हॅलो.
हा बोला, येतोय आवाज.
येतो ना आवाज?
हा-हा येतोय.
कशात तुम्ही?
मस्त. आमी मस्त. तुम्ही?
अच्छा-अच्छा मी पण मस्त आहे, हा छान आहे. ह तर मग आपण आज पर्यावरण, अवतीभोवतीचं असलेलं वातावरण, ह्या विषयांवर बोलूया.
हा..
हो, चालेल ना. म्हणजे कसं, थोडक्यात पर्यावरणाबद्दल सांगायचं म्हटलं, तर अवतीभोवतीचा असलेला परिसर आणि वातावरण हेच पर्यावरण असत. आपलं नाही का? अं असं म्हणजे अ कसं पर्यावरणामध्ये कस हवा, हो हवामानाबद्दल, हो. हवामान येत, प्रदूषण येऊ शकतं, अशा बऱ्याच गोष्टी पर्यावरणामध्ये जे आपण, ज्याच्यावर बोलू शकतो. तो म्हणजे कसं, बघा ना आता, सध्या कसं चाललंय, का वाढत्या प्रदूषणामुळे बऱ्याच गोष्टींचा रास झालाय जमिनीची धूप वगैरे म्हणा याच्यामुळे पाऊस अ खूप जास्त अ म्हणजे अ पडतच नाहीे. चाली जस अ
येतोय, पण तो कमी येतोय. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, पाऊस मागच्या वर्षी पाऊस कधी होता? मे मध्ये हा. आता मे पण गेलाय
मे पण गेला आणि जस-जस, जून पण आपल्या संपत आला, बघा तरी अजून पाऊस म्हणजे नाहीचये. आता कस सरवीकडे पर्यावरणात इतका मोठा बदल झालाय, की पाणीच राहिलं नाही, जमिनीमध्ये. झालेले पिक, शेत करनी वगैरे केलेल्या गोष्टी, समजा सिट्यानमध्ये म्हणा एवढं सिटीला पाणी पुरवायचं म्हणजे कुठून ह्या गोष्टी सर्व करायच अस मग त्याच्यासाठी उपाय योजना वगैरे केल्या पाहिजे नाई का.
हा ते तर हाय, आजकाल पाणी सुद्धा कमी यायला लागलंय.
हो, हो कसं म पाऊसच नाइ ना आज सरासरी सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्सेंट पर्यंत पाऊस सांगितलेलाय म्हंटली त्यानंतर आता चाललेल वर्ष बघा किती म्हणजे दुष्काळ काळच जाणार नाइ का पूर्ण दुष्काळात जाणार ते वर्ष. म्हणजे अंदाज सांगितलेला, नक्की नाइ सांगू शकत आपण आजकालची चाललेली परिस्थिती. अस
ते तर हाय, अवघड झालंय जस माणूस बदलत चालला.
बदलत चालला तस, तस म्हणजे बघा एक्क एक रस बगितला तर प्रगतीकडे चाललाय आणि त्याच प्रगतीमुळे होणारी हानी पण बघायला भेटत दोन्ही गोष्टी सोबतच चाल्लय म्हणजे इतका मोठा बदल पर्यावरणाने स्वता मदे करून घेतलाय अस कस ते त्याच्यामध्ये कस बगा ना आता पाण्याचा योग्य वापर नाई अ कसंए पाणी प कुठे जातं? अ वायाला जातं बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी होतात आणि त्यामुळे ह्या पाण्याच्या भर पूर समस्या आणि त्यानंतर बगाए हवामान बदलतय हवामान का बदलतय त हवेमध्ये बऱ्या म्हणजे बऱ्यापैकी प्रदूषण खूप प्रमाणात प्रदूषणये हवांनमध्ये बगा.
आणि परत तुमी बघितल असल जंगल तोड कि होतेय तेच्यामुळे पण पाऊस पाणी कारण की आता बगा एवडा उन्हाळाए ह प प्राणी झाले प क्षी झाले यांना प्यालं पाणी नाईए आता सध्या तरी.
कस हळूहळू अ आपण म्हणतो ना झाडांचे जंगल कमी होत चाल्ले आणि सिमेंट चे जंगल वाडत वाडत चाल्ले तेच्यामुळे प्राण्यांना पण असं झालंय की कुटे जाऊ आणि काय करू म ते मान त्यांच रास म्हणजे त्यांचा त्याच नुकसान म्हणा किंवा रास म्हणा तो मानवी वस्त्यांमदेच प्राणी आजकाल जास्त हे करायला लागले बगा. म्हणजे पर्यावरणामध्ये सर्व पशु पक्षी मा मानवी अ हम सर्व गोष्टींमदे बदल होतोय का काई म्हणजे मानवाच्या काई चुका म्हणा काही गोष्टी आस
हा ते तर हाय.
हो ना, हो ना असं आणि कस काई स्तरांवरती काई म्हणजे अ उपाययोजना केल्या पाईजे जसं पाणी अडवा पाणी जिरवा अ गावोगावी अ प गावोगावी खे
कुडीदी तुमी किती पण उपाय करा तुमाला माहिती का कमी पाणीए ना फक्त मे पर्यंत टिकत.
हो, हो, हो म्हणजे कस बगा ना आता पाणी अ आडवा जिरवा वगैरे केलंय तरी, जमिनीत पाण्याच सा टाच कमी झाला त आपण काई करू शक कत नई समजा आणि पाऊस अ नइ पडला तर जमिनीचा साटाचभरून निगणार नइ आणि पुढे येणार्या मानवी आव्युष्याला पाण्याची कमतरता म्हणजे त बऱ्यापैकी समस्या त्या अ समस्यांना तोंड द्याव लागेल पाण्याविषयी आणि पाणी नसलं म्हणजे अ आपण म्हणतो जो आपला पोशिंदाए शेतकरी सगळ्यात मोटी समस्या त त्यालाअ त्याला होणारये, पिकच पिकणार नाई तेवा मंग एवढा ज् जगाचं पोषण कसं होणार नइ का.
हा ते पण ए खरये
हो तेच ना असं आणि कसं त्याच्यासाठी अधिकाधिक झाडं लावली पाईजे. फळांची फुलांची मोठे मोठे वृक्ष वगैरे लावली पाईजे किमान नाय एक घराजवळ पाच तरी झाड लावली तरी भरपूर म्हणजे आजकाल बरेच वस्ती वगेरे शहर मोठ ठे मोठे शहरांमधी पण छोटे मोट्या कुंड्या कुंड्या वगैरेमधे जरी झाड लावली तरी भरपूर सत बगा आणि एक झाड कस अ कार्बन डायक्साइड घेऊन आणि अ ऑक्सिजन द्यायचं काम करत त्यामुळे बगा ना मंग किती मोटा फायदाये झाडांचा पण आणि आपल्याप अ जिते जास्तीत जास्त झाडयेत तिथ जास्तीत जास्त पाऊस हा पडतोच जसं काय कोकणामध्ये बघा अ ती अ डोंगराळ भाग ये आणि झाड पण भरपूर ये त्याच्यामुळे सगळ्यात जास्त पाऊस कोक ना मध्ये पडतो बघा तस हो नाही नाही या वर्षी म्हणजे असं- वातावरणानी आणि इतका मोठा यूटर्न म्हणा- मध्ये बघा यूटर्न घेतलाय, की डायरेक्ट नाहीचेय म्हणजे कुठेच नाही आणि एक दोन ठिकाणी कु- कुठतरी पडला तर तो डायरेक्ट इतका अवकाळी पडला की त्याचही पूर्ण नुकसान झालं. म्हणजे आं इतकाही पाऊस नको असाही पाऊस नको म्हणजे वारं आपण म्हणतो नां हो हो नाई येतोय येतोय मला ये
थोडा येतोय नां काही नाय होत म्हंणलीस
नाई नाई काही नाई एवढं काही नाई होतय नॉर्मल येतोय हो हो अच्छा -
चालुये ना म्हणून
हो हो हो ओके ओके आं अच्छा बाकी मगं तुमच्याकडे कशी परिस्थिती
आमच्याकडे पण नाहीये पाणी नाही आमची शेतीय पण ती - आमचे सगळे काम बाकी शेतीचे आम्ही शेतकरी आहे. आम्ही ना आम्हाला पाण्याशिवाय काहीच -
हो हो नाही नाही पाण्याशिवाय नाहींच ना पिकत नाहींच. नां असं कस अजून पंधरा दिवस राहिलेत. फक्त नाही पाऊस पडला की गेलं सर्व म्हणजे अं आपण जो म्हणतो
तर ते नाही का जाता बोलता पाऊस
हो हो हो तेच तेच म्हणजे आता सध्या जर पर्यावरणाची सर्वात मोठी समस्या असली त पाऊसचेय नाही का पाणीच उपलब्ध नाही होऊ शकत असं
हे काय हे-
हों आणि बाकी मगं प्रदूषण वगैरे तुम्ही गावाकडे असाल त
गाड्यांच प्रदूषण आता तरी बरंय इलेक्ट्रिक इले क्ट्रिक गाड्या आल्याय त्याच्यामुळे एवढं नाई होत प्रदूषण पहिले खूप होयच रॉकेलच्या गाड्यां
रॉकेल च्या गा गाड्या पेट्रोल, डिझेल, सध्या बघा आता आं इलेक्ट्रिक गाड्या म्हंणजे कसं- अ डिझेल, पेट्रोलची पण समस्या निर्माण झाली होती तर कसं म्हणजे सर्व आणि ते एक उपाय योजना म्हणुनच सुरू केलं होत की सायकल वगैरे वा परायची असं म्हणजे आमच्याकडे तर अ काही उपाययोजना पण राबवल्या होत्या डिझेल पेट्रोल नाय भेटलं तर पहिले कसं शेतीसाठी बघा आजकाल सर्व टॅक्त टर वगैरे वरच शेती तयार होते. आणि पहिलं कसं होतं बैल बैलांनी शेती तयार केली जायची वगैरे असं म्हणजे पारंपरिक गोष्टींनकडे यायला लागले होते लोक सर्व असं म्हणजें कुठेतरी, त्या गोष्टी पण योग्यच होत्या. आं, असं म्हणजे त्यांनी कसं, हवे तो होणार- प्रदूषण, गाड्या म्हंटल्यावर निस्त हवेच नाही तर, ध्वनी प्रदूषण पण होतं बघा बऱ्यापैकी- किती गाड्यांचे आवाज, वगैरे सर्व गोष्टी म्हणजे असं- असं आणि आपलं पर्यावरण हे आपणच जपायला-
हा मानवानीच जपायला-
हों मानवानेच जपायला पाहिजे, म्हणजे आपण जितकं जपलं तितकं- ते आपल्यासाठी देणार, तितकं चांगलेही असणार, आपल्यासाठी आणि पुढचे येणाऱ्या- भविष्यासाठी, पण चांगलं अस- नार नवीन पिढींनी ते केलं पाहिजे. असं-
हां बरोबर आहे. ते पण.
स
हॅलो.
हो बोला ना, येतोय ना आवाज?
हा हा येतोय. बोला ना. जप जपलं तर चांगलंच आहे, म्हणजे पाणी पाऊस लवकर होईल
जपलं तर चांगलच, म्हणजे कसं, भविष्यासाठी तर खूप चाल आहे, आपलं चाललंय सध्या, तरी अ बऱ्यापैकी पण अस मोठ्या मोठ्या सिट्यांमध्ये बघा, बऱ्याचशा समस्या या म्हणजे प्रदूषण म्हणा अ अ कचरा कचऱ्याची ऊ योग्य वीले -वाट न लावल्यामुळे आपले जमिनीच हे होऊन जात पूर्ण म्हणजे बघा उद्यान वगैरे, पाणी अ आपलं कारखान्यांचे मोठमोठे फक रांचें कंपन्यांचे सांडपाणी, वगैरे सर्व पाण्यामध्ये सोडलं जात. सीटया, सिटयांसाठी पिण्यासाठी उपलब्ध करता येत नाही.
हा खरं आहे.
हो असं म्हणजे प्रदूषण तेच ना, मग पाण्याचं इतकं मोठं प्रदूषण म्हटल्यावर ते किती प्रमाणात फिल्टर करणार, करून -करून नाही का?
हा. ते पण आहे.
आणि एवढ्या मोठ्या सिटी साठी समजा एखाद्या मेट्रो सिटी घ मेट्रो सिटी साठी एवढ पाणी फिल्टर करायचं अस क किती करणार? म्हणजे अ खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असं आपल्याकडे कसं गावाकडे तरी होतं. आपण विहीर म्हणा, बोरवेल, म्हणा असच काही गोष्ट चेज उपलब्ध आणि पिण्यासाठी उपलब्ध करू शकतो. पण मेट्रो सिट्यान साठी विचार केला तर उपायोजना केला पाहिजे, काही पाण्यांच्या वगैरे.
ह.
हो असं म्हणजे, अस आणि काही भागांमध्ये बघा पाण्याची खूप समस्या हाय, काही भागांमध्ये खूप पाणी. म्हणजे अशा पण समस्या, बऱ्याचशा गोष्टी आहे पर्यावरणामध्ये.
हा पण. तेच तर जपलं पाहिजे, सगळ्या गोष्टी.
हो हो चालेल. छान वाटलं तुमच्याशी बोलून हो हो हो हो.